चौस हजार झा
होौताय का
ब
पाचव्या दिवशी काय करततेय माहितय आहे का हॅलो
ब घ
हॅलो
हॅलो
आवाजेते
मला इथेच होत म त आवाज कोणता अस नाही मुला हा तो जाग बंदच नाही झा माझ त्या बस
अरे पाचव्या दिवशी हे करते
काय करते
अ म्हणजे ते डी जे बीजे लावून करत या त्रास तु्ही
ती नाही ब मी काय म्हणतेो तो घरात बसून काय करतो म्हणजे असं का भ रान बी नाही क कर
नाहीय
तसं नाही म्हणत मी ब तला तो पर परत फोन केला चाल का मी मी त पूर्ण करूया मी ांगलो
काय
अर तुझा अक्ष पूर्ण करूया मी तुला उद्या दुपारी हिथती फोन केलं चालेल कर
चालेल की
म तु पाचचा कच असतेस ना का
हा जे फक्त घरात बोललं नाही पाहिजे बाहेर येऊन पत
अस सं का.
अर घरी आता हि नसणार आहे बॅकग्राऊंड ला नाही नसली
चालत चालणार हो रा असते पद्या दुपारी काय करू कुठली
या मागेल्याच्या इकडची सत्तावीसला सत्तावीस ला असते त्यांची
ह लोखा नात
काय म्हणलास तु‌ शिराळ्यापशी शिराळा
शिराळे शहर नाचते नागपूर जुलला
ह शिराळ्याची असती फक्त बांगल्याची असस् अस तिथपन डेज आसतय ते हम्.
तीन तीनच नाही ते बा तू पण करते अभ्यास होय पडत की पण तिशरा बिराला भया आमच्याकस नाही
कुठला अभ्यास
ह्याचा दिदीर करायचं आणि पैसे जा
हा ये तुम्ही ना तेव्हा रिकवी करायच
अरे नुसती देऊन बघायची लागल तर लागत नाहीत नाही
अर आता मी पोलीस भरती दिली की पोलीस भरती दिली की मी आ
हम्म मग काय झालं?
आपले कड मला बत्तीस पडली ती आपल्या कास लागले चौतीस. फिजिकला.
मग करायचा दुसऱ्या एकदा ट्राय दुसरा करायचा एक अजून एक. आल्यावर करायचा ट्राय करायचा.
तेच चालय कुठं मरोळा उची.
कुठं?
मरोळ. मुंबईला हम्म.
मर मरोळ कुठाय, मरोळ कुठाय? कुठाय मरोळ दादरला दादर मी पण दिलाय की भावाला.
नाही हि आहे का नाही एअरपोर्ट आहे का एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महा
अंजेरीचा.
छत्रपती शि छत्रपती शिवाजी तरमीनार ते. हा तेज्या इकडचं.
ती शेत छत्रपती शिवाजी तरमेनस्याला आहे ती रेल्वे स्टेशनाय.
अरं हे पण आहे की हेर
हा ती अंधेरीच आहे. आणि ति सी एस टी वेगळं हीच आहे. हा हा ह.
सरगवून
कशाने गेला होता?
ट्रॅव्हल्स नं ट्रॅव्हल्स.
कोण कोण?
पप्पा अन मी.
तुमच्याल नंबर तुमच्यातल कोण नव्हतं होय?
हाय सगळी मुंबईलाच आहे आमच्या घरातली.
तसं नाही पोर नव्हती वय कोण?
पोरं कोण हाईत वीस नसता.
आमचा भावा नंबर आलता.
कुठला?
माझा सनीचा आणि ते दिगंबरचा तो पाहुना हाय का नाय त्यो.
हा. कुठं?
यकाच ग्राउंडनं आमचा नंबर.
होय एका दिवशी होतं?
नाही एका दिवशी नव्हतं आधी सनी चं झाल परत माझं अन परत त्या कार्यकर्त्याचं झालं.
म्हझी कय ता रे डेट काय होती?
दोन दोन दिवसाव होतं लगा मी तवा मुंबई मधी नाही नाही दोन दोन दिवसानं होती.
म्हजे दररोज जायाच तुम्ही दोन दिवसानं?
आरं मी होतो मुंबईलाच.
होय तुझ्यापशी आलेली होय?
हो.
काय झालं म्हणजे काय?
आर मी गेलतो डायरेक्ट आसचं उठूनचं डायरे क्ट आणि मी बुट बुट कूटलं घाटलेलो म्हायताय पळायला?
हम्म.
ते नायकीच का पिव मा गुट असतेी माझ्या का त्याला माग हवा हवा भरले रस्ते मुकळी मुकळी
हा हा
मोकळ असते माहि फायबर क असा स्टाई लागय माहितीय का.
हा
तसला बोट घालून मी शंभर मीटर उपासतात सगळं
आणि सोळाशे
परसनी‌. सोळाशे भावादोडवण मारलं म्हटलं बास म्हटलं बसतो मी एका बाजूला
अर आम्हाला किती वाजता माहित आहे का तू उन्हाळ्यात तेवढ्या दिड वाजता.
हा गोळा गोळा बघवा ग गोळा माझा गेला बघतो आपलं
गोळा मला दहा मार्क कावे घेला
गसा ठॉप लागत तेव्हा मी पण बगा कीतवीला होतो माहित हाय एफ वाय काय यस वाय ला होतो.
फाइव
हम्म या या चोयला असश म्हणजे या एफ वाय सोडून यस वाय‌ गेलो मार्च मार्च काय एप्रिलमध्ये होत बघ.
पहिल्यांदा काही पळवलं तुम्हाला सोळाशे काय शंभर मीटर.
पण नंदा अ शंभर पळावलं
शंभरच पळवलं आमचं लगेच लगेच घेतलं सोळाशे तिथनं पळवलं क नाही डायरेक्ट सोळाशेला. डायरेक्ट सोळाशे.
नाही जरा थांबवलं की ब्याच्या बचं शंभर पावज ना.
पण आमच्या वेळी नव्हती तितकी बोघून म्हणजे सोळा आमचं कितीला उतमत आहे का. एकोणीस ला वरती सगळी स्वपनदार होती
कधी घ्याला होत तो कधीचा विषय तो
सतरा मार्च मार्च म होय सतरा मार्चला प्रॅक्टिकली एक जम तिथं वाज प्रॅक्ट केम चकुट केलेले का आम्हाला नव्हतं काय द्याय लावल.
प प्रॅक्टिकल एक्झाम करते कारण मग तेस तू कलम मला बीएड ची इंटरेस्ट होती माझी आणि त्याविष प्रॅक्टिकल एक जा
म
मग कुठं प्रॅक्टिकलक् जमला थब रोटी व्हायच्या आणि ते बीएड एंट कुठ हो फायनल ती एक्झाम झाली होती सर म्हणते अर मी ऍडजस्ट केला असतो म्हटलं मग अे सांगला ऍडजस्ट केला असतो होरी. हो.
छतीस आठ हे आपलं करूयकड ऐकणारय.
होय
तेऐक ना.
हो ऐकणारकीी
ता एक.
मग ना ते शेव्या बीव्या देऊ नको म्हणत होतात ना ते.
हम्म. पहिल्यांदार म्हणलं काही बाहंच आम्ही केलं का नाही मित्राबर केलं र बाहंना. माझ्या फोन मही नव्हतं. कोण फुल भरलेलं नाही म ज्यांना काय घेतला नाही. मित्रवर बोलावला काय झालं एक मित्र आला. दिघ्याला आला ऍप द्याला कुठला तररी रेफरचा. घर आलेलती तो दिग्याच्या आणि त्याला अप रा दे म्हणला दिग्याने हेचच केलं पूर्ण.
दिगंबरचंच.
हो. ज म्हटलं मी तुझ्यागड आलो तू असल कि.
हम्म हम्म.
माझ्यावरती गेम पलट गेली
मग.
मग त्याच्यावर बी कॉल केला कि झाल. ते जेव्हा मी कॉल केला त्याला. तो म्हणला लोकेशन विकेशन काय सांगायचं. मग म्हनल लका काय अवघड हाय की. नव्वेे चार. परवा दिवशी कशान केलास तु.
कुटं.
हॅलो सतारला.
म गाडीवर ना भावा कटकर एक. एक दोन तीन चार पाच कर्कट आणि लुसाका.